हां बोलं. हो. दाव दवाखांन्यात हम्मं तब्येत बरी आहे कां तिच्यां
कायं म्हणतांत डॉक्टर मगं
कांहीं नाहीं आंता सलाईन लावेल आहे सलाईन छोटल्यांवर समजेलं आंता कायं म्हणतं.
जेवणं केलतं मगं त्यांनी.
हम्मं हां जेवणं खावंन करूंन आलो मांय हे स्वयंपाक करूंन गेलती सकांळून.
हो कायं तुमच्यां आईची तब्येत किब्येत चांगली आहे.
हो मांयची चांगली आहे मांया बापांले हे आहे भरती.
अरे सांगव मांय कायं झालं. चार चार लयं लोकं पाणी नेतेत. हं मंग त्यां बाबां जवळं कोणं आहे वं मगं. हो वांले
हांव.
सांगू नं देतो
तूं कुठे कामांले चालली कायं? हो हो मी जेवली.
आंज येतांय की कायं मगं घरी?
हां आंज येऊं राहिली मी.
हो आंता तुम्हीं घरी आल्यांवर की पुण्यांला जातां की कायं?
पाहित होतय बाई तुझा मुला तो.
जा लागून.
हाव, नाही तर अमाये त्याची तब्येत चांगली होईल वो आठ-दहा दिवस.
नाही ते म्हणत ना मी गेली कि ते पण नाहीच बाबा आहे त दोन-तीन दिवस ते दोघांच नाही सुट त्याचं कुठं मन लागत अशेल काय?
नाही.
हम्म आता हे शाळा सु टे लोक मग सोबतच घेऊन जात ते.
हो यायले न येता का? दिदीला पोरीनले.
हम्म तिकडेच टाकता आता दोगीले. गावात हे काहीच नाही ना सोमंगा आज सांग बरं काय हे तरीसा समजल.
नाही आता काही नाही विचारा हे काय मी गेलती बाई आज तेल, संंतराईच्या या. शेजीगी राहिला होता गहू मशीन न काढला तो पूरा अन् ते बाजू-बाजून संतराय जे शेजी शेजी रा हता तर त्याच्यात गेलतो आम्ही ते सोंग्याले.
दोनशे रुप रोजच वतर रुपया नाही त्या गावामध्ये एक तिकड पाय ना बाया माया माहेरात आता नऊशे-नऊशे रुपये रोज पाडू राहिल्याती जोडप्यामधी.
मस्त आहे मग का, कांदे कापणं असतील ते हे ना?
आ कांदे नाही कापणं.
मग?
जे माप कर ना दिवसभर.
काय कर?
माप माप कांदे भरणं. हम् पाचशे रुपये रोज. तुम्हाला चारशे रुपये पायेले.
मस्त आहे ना मग, इतक्या दूर पुण्यात राहा पेक्षा बाई ईथ ती पुरत होतं तुम्हाला दोघांइले.
कुटी? मग काय करतो त्यो गावाकडे राहून काय करतो त्यापेक्षा पुण्याला लेकर शिकतात बाई चांगल्या शाळेमध्ये वळणही चांगलं लागतं. देईले.
हो तेही आहे म्हणा पण मग जळगावच हॉस्टेलही हितं मस्त आहे म्हणतात.
बाकी थोडा जोडकाल कुठ हॉस्टल आहे?
हाय ना बाई.
काय माहित बाई काल हॉस्टेलत टाकू माय आतापासून. सोबत तरीसा चांगले शाळात मस्त. शिक्षणही चांगलं आहे.
तिनं
कुठे हॉस्टेल मधी.
हा जळगावले -
आता कुठे हॉस्टेला टाकतो आपण चांगलं आहे की कसं आहे कोणाला माहिती आहे. हम् जस इवर खेळा आपलं तसं यायचं चालू काय?
तरी तिकडे जिल्हा बुलढाणा आहे बुलढाणा जिल्ह्यात सगळ्याच सोयी
बाईंना मे बी तिचं पोट नाही दुकून राहिलं.
नाही काय.
हा-
नाही पोट नाही दुखं राहायला आता रात्री ते जेवलं कि थोडसं दुखते म्हणत्ये.
जेवण केलं की नाही मग दुख दुखते थोडस त्या संग
तिया संंग व-
मला वाटले तिकडेच बोलू राहिले काय?
नाही म्हटलं दिदिच आता काही पोट नाही दुकून राहिलं म्हटलं जेवली की दुखते थोडसं फक्त हा हम्म आता ओटो ने सलाईन देऊन येतो. तिकडे येतो वारखेरडे
ह येताव लेकराले घेऊन जा मग
आणि काय-
लेकरायची काय लेकरायले काय सोडून जमते का बाई वं
हम्म गमत तर नाही पण आता काय करता सागं गावामधी राहिली तर माहित तब्येत ह ते ऊन मले सहन नाही होत मग काय घरी एका माणसा च्या भरोश्यावर किती राहायचं तरी बरं आहे सावलीतल्या सावलीत काही होत नाही मग मले मग नाही येत कोणताच रोग मले.
उन्हात काम केलं कि मले भलतसे रोग येतात मग उलट्यांच चालू होतात म्हणून मले त्या उन्हातल्या कामानं.
हम्म
हा-
आता आम्हाला करावचं लागते माय आम्हालास सई नव्हती.
हम त्यांचं आहेस मोबाईल.
हम्म
हो